हॅलो
हॅलो
हा येतय का आवाज
हा हवऱ्याला तुम्हाला यवऱ्याला
हो हो युरालान
हम तुमचा झाला स्वंपाक
आमचा स्वयंपाक नाही बाकी अजून आता वध वाडाले तर पाणी भरणं चालू आहे
हा ओ काे
हम्म
ह् बर
हा आम्ही एवढं लवकर काही करत नसतो हो चांगली आहे ना
तेच करत
चांगली आहे आता
हा ना बाकी आणखी काही सांगा
बाकी काही नाही मग गेल्या होता काय कुठं टूर काढला होता का या वर्षी
नाही आता काढणार आह आम्ही
हा काय कुठे चाललंय.
आता आषाढी एकादशी जा अगोदर
बापरे आता तर खूप गर्दी असते ना.
गर्दी तरच केस मग तसं मंदामंदी काही कोणी येत नाही ना समजा आपण एकटच होतो.
हो हो आता टाम जातात समजा पण याच्यात दर्शनही होत नाही म्हणतात.
नाही दर्शन तर होतच नाही तिथं पण मग आहेत ना बाकीचे गाव दहा आहेत ना.
हा ना हो ना.
मग कसं आता तिथंच नाही होणार फक्त पंढरपुरात दर्शन मग त तू कस लेकर आहेत आपल्यासोबत तर होतच नाही वाटलंच दर्शन
नाही होतच नाही खूप चेंगरा चेंगरी होते तिथं खूप गर्दी असते.
करत आहे नाही बस झालं पंढरपुर्यात गेल.
हा नयत का एवढ्या गर्दीत काय करता हा बरोबर.
तिथं नाही केलं तर तसही पण कायच दिवाळी मा इथच आले ना पंढरपुरात
होा हो हम्
एवढ्या गर्दीत नाही होत ना आपण हा मी गेलेली आहे लहान होती तेवढळेस हम्म त्यावेळेस झालेलं आहे माझं दर्शन. ण आता काही रेकळेचन नाही होत ना.
नाही नाही ते मध्यात जा मधत जा लागते मग मधत एवढी गर्दी नसते.
हा मग आपल्याला मंदत सवऱ्यानी भेटत ना..
हा बरोबर आहे आता तुमच्या गोताळतली असतील सगळे जण.
आज सगळे त्यांचे त्यातली गाई पण आम्हाचे गाय
हा कोण?
मग कस हेम राऊत. सुरेश राऊत हम्म मग कस सोबत सोबत चांगले असले की गेले तेी
हा हा
ते एकट्याले म्ह आपण केव्हाय जाऊ समजा पण मग नाही होत. ने हेनी सापत ना सवारी आपल्याला आणि ते गाडीची भरती. झाल्याशि ोड ना गाडी नाही एवढं मोठा गाडीचं भाड आपल्या जन भरल्या जात.
नाही.
तेच्यापेक्षा आज कालं जा जा होते. कसहयले हम् बाकीच्या बाहेर भेटतात ना. तिथंच नाही होणार फक्त दर्शन
हो हो
हम् तसं बी आपल्यानशीबत असलं ते होऊन जाईन.
हा बरोबर आहे. दिवस पाहिजे देवण बोलावलं तेव्हा जाव लागते.
हा तस म दोन वर्ष झाले जाऊ जाऊ चालू आहे. आता एवढेच निघाला हव आता काय माहिती आहे वेळेवर काय होते.
तसच आहे ते माणसाचे कामच चालू असतात.
पहिली तर वेळच नाही कुठं जायला म्हटल्यावर
तसच आहे आमच्याही घरी तसंच आहे
हम्म
कामच संपत नाहीत त्याचे
तेलेस म्हणून काय कोण करणार आहे काम करावाच लागतील ना कोणाला ना कोणाने काही ना काही..
हो हम
काय मग पेरलं वावरात..
वरात सोयाबीन तूर आहे ग
मिरची नाही का यावेळेस
हा बेरती ना ते खाली झाल्यावर सोयाबीन तुर निघाल्यावर.. हा आणि केळी पेरलेली आहे..
ना ओके
तू तूर टाकेला की नाही काय महित पण सोयाबीन पेरल्यावर मी तर मी गेलीच नाही म मा
नाही तूर टाकून वेळ म्हणजे लय लेट होते ते
हा मग सोयाबीनच पिरलीची एक तर येईना
हा एका साईडने ते जेवढी पेरायची असे तेवढी तेवढा साहेब नशन व्हय.. काय होतं आईच्या घरी गेल्या होत्या
काही नाही अशीच गेली होती बाबाच्या भेटीसाठी..
त्यावत अभ्यर्थी तां
हा बाबाची तबीयेत नाही चांगली.. डायलिसिस चालू आहे तर मग त्याच्या तब्येत.. खराब होतच राहते कमी जास्त.. हम्म
अछत
किडनी गेलेली आहे ना एक डॅमेज आहे ना..
हा
हम त्याच्यात मग डायलिसिस करा लागते
ते तर आता हप्त्यातून दोन वेळ करायला लागते माझ्या बाबाचं
बापरे तुम्हच गाव आहे की साडेपाच मीटर
नाही चालतान लागल असं पण थकवा खूप येते ना असं चालू नाही शकत जास्त काहीच नाही.
हा ना
ते आता ब्लडही कमी झालं ना एवढं करन म्हंटलं म्हणजे काय सोपी आहे का ते..
नाही नाही
हप्त्यातून दोन वेळ..
लिव्हर वर पण बर
हा ते शुगर असलं की लय प्रॉब्लेम होतात ना
आणि त्याच्या ते झाली न बीपी एकदम झीरोवर गेली तर चालेच गेली राहिलेच नाही
डायलिसिसमध्येच झालतं का मग तसं?
नाही नाही ते ही नाही त्याच्या पायातली जे हड्डीय ना ते बाॅटलच्या तर तशी हे झाली होती डायरेक्ट कॅश झालेली मग त्याच्या पायाने तर कप्पन
हा हा हा
आजून काही नाही घरी पंधरा दिवस तर राहिले
सांग मा तसंच आहे ना मग बिमारीचं पण सांगताच नाही येत
एकदम असचय म्हणजे
हॅलो! हॅलो!
हॅलो! हा आवाज येत नव्हता तुमचा नाही आवाज येत नव्हता आवाज
हॅलो
हा येतय का आवाज?
हॅलो! हॅलो!
हॅलो!
आवाज येऊन राहिला का?
आवाजच नाही येतय का? हॅलो